हॅलो
बोल की
काय बो?
काय करतीस?
काय नाय.
पाऊस काय थांबायचं नाव घ्यायना
तिकडं पण पाऊस चालू हाय का?
मग किती पाऊस चाललाय दिवे घाटात तर कसला पाऊस चाललाय गं अं
इथं तर रात्र न दिवस पाऊस चाललाय
इथं बी तीन दिवस झालं... जो चाललाय तो संपलाच नाई बंदच नायी झाला... चालूच ए
पुण्यात तर बघ... चाललाय की पाऊस
हम्म
रात्री जी लागलाय... तो अजून चाललाय
हुं... हुं.
काय म्हणते... बोल
चहा पाणी झाला का नाय?
चहा नाही झाला अजून
किती वाजलेत... कधी चहा पिता तुम्ही मग
चहा पितच नाई... चहा सोडून दिलाय हा... त्यामुळे मग होतो... थोडाफार
मग आता डायरेक्ट जेवण का?
हा... तसं खाते दिवसभर काय ना काय खातच असते
हा हा... दिदीचं राहिलं का दुखायचं?
राहतंय... दुखतेय... राहतय... दुखतय... म्हणती घरी राहिलं की लय दुखतं माझं... उगंच सुट्टी दिली शाळेवाल्यांनी
हं. हा... आज सगळ्या शाळ्यांना सुट्या दिल्यात अगं
रेड अलर्ट जारी केलेय काय... काय
हां.
उद्या पण सुट्टी असल का?
न्हाई... उद्या कशाची सुट्टी ए?
आता आजच सांगितलंय... पण हे पाऊस तर नऊ तारखेपर्यंत सांगितलाय ना लय
हा हं
आजची झाली सुट्टी म्हणाय.. पण बातम्यांला तर नऊ तारखेपर्यंत पाऊस सांगितलाय लय
होय?
हम्म. चिमाबाई काय करत्यात?
बसलीय चिमी.
म्हणजे सगळीकडेच सुट्ट्या असतील ना?
सगळ्या शाळेनां सुट्ट्या ए... शासनाने बंद केलीय ना म्हणजे आजच्या दिवस सुट्टी दिली ना शाळेला
हा मग तेच की सगळीकडच
हा... आता उद्याचं काई मेसेज पडलं तर बगु आता काय
जाती का शाळेत?
येतोय यडा कशाची जातीये, हं शाळेत गेल्यावर दुखतं तिचं काही ना काही.
होय बघ की त्या दिवशी मी म्हणलं का ग का आली शाळेतनं? माझ्या छातीत दुख तंय म्हणलं रोजच दुखतं व्हय, म्हणती नाही बाई आजच दुखायला लागलंय.
हा मग ज्या दिवशी तुझ्याशी बोलली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा लगेच मॅडमचा फोन आला. मॅडमचा फोन आला. तर मी म्हंटलं की तिला सांगा जरा बसायला मी येईल नंतर घ्यायला ती कुठं तिकडं वॉशरूमला गेली तिकडं जाऊन ती मोठ्या घरट्यात होती का?
हां
त्या मॅडमला फोन कराय लावला त्या मॅडमने मला फोन केला.
हां
म्हटल्या अगं तिचं लय दुखतंय, रडती ती इकडे येऊन रडायला लागली.
हां
हां आणि मंग गेले तर मी नाही गेले मग चैत्रालीला म्हणलं येताना तूझ घेऊन ये. मी आणाय गेले तर मॅडम म्हटल्या, तिचं सारखंच काही ना काही दुखतच असतं तिला शाळा शिकायची का नाही शिकायची एवढंच विचारा आता
बघा
हां नाही असं करायला लागल्यावर शिक्षक लक्ष देणार नाहीत ना मुला आता रोजच असं म्हनल्यावर मग आता ही रोज सांगती मग आता खरं का खोटं हे सुद्धा कळत नाही ना दवखान्यात न्यायचं म्हणलं तर आणि इथं आणल्यावर तिचं बरं होतंय.
डॉक्टरला काय हा तेवढं बर हे
नाही मस वाटतं तिचं दुखाय लागलं की दवखाण्यात तरी हा मग दवखावण्यात जा आणावं म्हंटलं नाही का नेऊन आणावं पण डॉक्टरांना सांगणार काय?
तिज असं नां आज ही दुखतय उद्या ती दुखतय तर उद्या ती दुखतय नेमकं सांगायं
हो बघ की
शाळेतच नसन जायचं तिला तिथं
काही समजतच नाही आगं
पुस्तक अन ते घेतले व्हय तिच्या शाळेत
नाही घेतले ना मग इकडं जायचं तिला ननगाव जायचं शाळेला मग तिला नाही घेतली मग पुस्तकं
मग आता काय घेऊन जाती शाळेत
नाही काहीच नाही नेत अं वही न आपलं पेन्सिल दप्तर घेऊन जाती. दुसरं नाही काही नेत
पुस्तकाच कविता वगैरे असतात ते मोबाईलला ते हे करतात ना सेंड करतात. कोणती कविता पाठ करायची मग ती युट्यूबला येती.
हा येतयं फोनला सगळंच येतय पुस्तकच येतात फोनला.
हम्म
आता शाळेत नाही त नाय अभ्यास तरी करती का नाही.
काय करत नाही अग अभ्यास बी नाही करत अभ्यास कर म्हणलं की लगेच आसू करती. अं हं
पण ती आता कुठ ना अभ्यास नाही करत काय नाही ती
शाळेतच जायच नसल तिला तिथ.
ह आपण तिला सांगितलय ना की, नांदगावला जायचय पण थोडे दिवस थांब आई येस तर आता हे तिला माहितीये ती हो पण म्हणली.
ह
पण मग आता तरी पण तिला हेच होतय शाळेत गेल की रडायलाच येतय. शाळेत तरी साडेआठची शाळा आहे. मी नऊ सव्वा नऊ वाजत्यात सोडायला सांग बर आणि अकराला जेवाय सुटती. दोन अडीचला सुटती.
हा कुठ लयी दिवस शाळा तरी आहे.
हा
साडेआठची शाळा आहे.
हो साडेआठला आहे. मी घरातनच साडेआठला निघते. मग नऊ सव्वा नऊ वाजत्यात परत.
एवढा उशीर लागतोय व्हय जायला.
हा
आणि आता पाऊस चालू आहे त्यामुळे जास्तच वेळ जातोय.
का बाई सुट्ट्या देतात का काय अजून शाळेला.
मेसेज टाकतीलच की तस.
मी तर पार सकाळी बघितल. आज आवरल बिबरल आज बोलवल होत कामाला. सोमवारपासन या म्हणले होते. आजपासन कामाला जायच. मग साडेसहाला उठून स्वयपाक केला. आणि मग ते मॅडमचा रात्री मिस कॉल दिसल्यावर सात वाजता फोन केला. सव्वा सात ते मॅडम म्हणल्या हो शाळेला सुट्ट्या येत कारण ते हे सांगितले पाऊस
हो
मी म्हणल अहो मॅडम मी ऑनलाईन मेसेज पाहिलच नाही. त्याच्यामुळे काय मग हेच नाही झालं नाही म्हणली तेच सांगाय फोन केलता परत शाळेत यायचं माघारी तुम्ही म्हणून
नाही माझ पण तसच झाल ना, मी काय केल सकाळी उठ मलाना लयी कंटळा आला आवरायला लगेच. म्हणुन पाऊसच येत होता. साडे आठ वाज तरी पाऊसच येत होता. म हीला कधी पाठवायचे साडेआठ तर घरीच वाजले होते. आणि काही आवरल पण नव्हत. मी कटाळाच केला. म्हणल जाऊ दे मुरूदे बॅलन्स नवता. त्यामुळे काही मेसेजचा काही प्रश्नच नव्हता.
मग आज पाठवणारच नव्हती तू.
हा नव्हतीच पाठवणार. आणि मग नेमकीे हित आले हित आल्या नंतर मग मॅडम म्हटल्या अग त्याला सुट्टी आहे ना मी म्हल नाही अहो उशीर झाला पावसामुळे नाही पाठवल. मॅडम म्हटली नाही आग सगळ्या शाळांना सुट्टी तेच मग त्याच्यानंतर मेसेज बघितला.
नाही पण नव्हत पाहिल. मला वाटल मला अस ती मॅडमने म्हणली काय ना माझे मला अस हिथ सुट दीली का काय माहितीच नव्हत. मग बघितल
हा
त तिच्या मग शाळेला सुट्टी. क्लासला सुट्टी.
हा हा
वैताग दिलाय घरातनी ती काय साडे आठला जाती घरातन म क्लास करून तशी शाळेत जा दोन्ही हुतय आण मग येती सहा वाजता घरी.
हा हा.
नको नको केलंय पावसाने घरच इिकडं गळ तिकडं गळ हित टिपक तिथं टिपक वयताग आलाय मला. कपडे शिवता येयना काय तर कपडे शिवता ये ना कायच होईना. एक दोन ड्रेस द्यायच्या होते आणटींचे संध्याकाळी द्या म्हणले उद्या तिला जायचं कुठतरी जरा चार दिवस झालं थोडं थोडं शिवतिया.
होय.
हम्म. पावसाने कव मध्ये यायना का पाऊस यायला काय नाही. पण ती एकदा तरी येतोय का असा मो
अगं अगदाच मोठा येऊन जाव होता असं नाही कंटिन्यू चालूच राहतय अगं.
म्हणजे काल रात तरी पासून जे सुरू झालाय त्या अजून ते उघडला आज तर दिवसभर कसला नाही उघडला. दिवसभर तर लय वैताग त्या पावसानं दिलाय. कपडे वाळना काहीच व्हयना
कपडे मळणारच नाहीत आता.
मग कपडे तर धुतले नाहीत आज.
हा तेच घालायचे.
नाही दोन दिव मग आता दोन दिवसाचे कपडे घरात टाकले कि ते वाळत्यात मग दोन दिवसानी धुतले की ते दोन दिवसांनी वाळतात मग आता टाकाय धून आणायची आणि टाकायची तरी कुठून?
हा.
त्यामुळे मग आता काल धुतली होती आता आज वाढतात संध्याकाळी धुईन कपडे आता.
हा-हा.
उद्या सकाळी कामाला जायचं म्हणलं संध्याकाळीच दोन टाकी
लय पावसान चिकचिक चिकचिक सगळ वल वल वल.
पाऊस थांबतच नाही बाया सारखा चालू य त बाहेर सुद्धा जाऊ वाटा ना एकदा घरी गेले ना घरून मी कुठं बाहेर जाऊ वाटत नाही आणि काम वर की कामन परत घरी जाऊ वाटत नाही.
वाटतय का ते पावसात म्हणजे बाहेरच निघू वाट नाही त्या पावसान सगळं हे झालं बोलन बिल्लन
आमच तेथ रोडच्या कडला घर अख्खं पाणी पाणी पाणी
चालतय ठेऊ का मग?
हो हो चालेल.